ते ढोल पाहिला का, नवा नाही. हॅलो हॅलो. हॅलो तुम हॅलो.
वी आर टॉकिंग इन मराठी नॉट इंग्लिश.
ओके.
कायर कुठं आहे कुठ आहे कोण आहे तो?
घरी.
का लढ ये ना बायग ना काय म्हणते अरे आ ते तूर
काय चालू ये हॅलो.
कोण म्हणतय तु, अरे कोण बोलतय.
हो ते उगा हेच्यावरून बोलतोय मुंबई वरून.
मुंबई वरून काय काय नाव तुमचं?
आहे कुमार.
कुमार आडनाव
नाही आडनाव नाही सांगायचं.
आडनाव नाही का.
नाही.
अ ते मेठभुजबळ कॉलेज माहिती आहे का तुम्हाला?
तेना का?
हा ते ये ये म्हणलं. तिथल्या प्रिन्सिपलचं नाव काय? इंजिरिंगला ऍडमशन घ्यायचं कॉम्प्युटर इंजिनिरिंगला.
तिथं खूप प्रिन्सिपल आहे, आता एक प्रिन्सिपल म्हणजे
फील्ड घ्यायची आहे, पण त्याला प्रिन्सिपल कोणता हाय?
मारखडे विकायच काहीतरी?
आणि हे तिकडे गेल्यावर कोणाकडे जायचं, ऍडमिशन घ्यायचं असल्यावर?
काही नाही ते. कॉलेजचा स्टाफ राहतो. त्यांच्याकडे संपर्क साधायचा.
आणि फी किती राहती? त्यांना पण नव्वद मार्क ये.
आता. ते कास्ट व्हॉस वारी करीतात.
आत. कास्ट तर ओ बी सी ओपन मध्येच राहिली.
हो मग ते आता काय तिथं ते सांगतील तशी फी, त्यांच्या याच्या नुसार.
हा.. तुमची किती?
आमची
सतराव्या जेवण बेवणं करू का?
हो.
मग तुम्ही काय परवड की नाही हो?
असं का?
तुम्ही काय? परवडते नाही कार जेवायला.
आमचे काय ते तेवढे नाय पण.
तुमची नाहीत तेवढी. दोन, तीन टाईम जेवन करून घेत असतील का हो. मिळतं फुकटचं भेटतं घेत खाऊन मग म. शी काय नेऊ? मुद्दाम बोलून राहिले तसं.
पैसे किती भरती मेसला?
कसे? डबे राहतात. त्याच्यानुसार, नाही मटन हा राहतो. आता ती राहू महिन्यातून एकदा दोनदा राहत्या.
बर दुसरेच फोन आला कोण? वी य पी कॉल कॉल इंग प्रोग्रेस. भघ ती दरेकर. क कोणाचं? तिचा हा. मग तेच म्हणलं, घ्यायचं होतं ऍडमिशन.
घेऊन टाका. ना कॉलेज.
मग तिकडे आल्यावर त्यांना मी सांगल ते, त्याच्याकडे देशील का ओ दोन मिनिटं?
हा मग. हा. मी अजून काय? फिक्स नाही पण जाऊ.
अहो फिक्स नाही तर मीले कवर राहत्या, महिना झालं तुम्हाला.
पाहू आता? पुढच्या आठवड्यात.
अहो पुढच्या आठवड्यात म्हणजे तुम्हाला महिना झाला. ना तुम्हाला इथे येऊन.
हा. मग, जाऊ नाय तशाही सुट्ट्या आहेत. कॉलेजला.
हा. हा. सुट्टी आहे का? तुमच्यात असंम्हणत असतील. कॉलेज बुडवून जावा
नाही तसं काही नाही.
तो तुम्हाला माहितीये का? तो तो दुबई फाट्याचा मॅनेजर.
हा माहिती आहे तू
तुफान अ ते म्हणलं, ती सध्या लईच याच्यात हे राहू राहिली एटी एवढी आले त्यांचं जास्त.
तर शेवटी दुबई भारताचे हो नाहीरे ते. जमीन त्यांच्या ताब्यात हाय.
ती निस स म्हणजे स्वतःला शहाण समते त याला दगड मारा. त्याला दगड मारा.
त्यांना जमत काय त.
अव ती नुसती टोपी घालते आणि शायनिंग मारते आषिक टिकबाणाने पाहू राहिली.
ते राहता काय आश टिकवाले, काय आता त्यातला क स्वतःला शान. स्वतःला शाले समजत ते.
स्वतः त्यांची एक बहिण नैवी ये ती निसत कोंबड्या वाणी करीत.
हा का. सगळे सारखे झालं का.
जाऊ द्या म्हणलं मग काय.
हम्म.
ते एक कॉन्ट्रॅक्टर माहिती हाय का तुम्हाला?
माहिती हाय ना.
तिकडं फोन पाहते म्हणा.
हो माहिती आहे ना, ते सध्या टॉपमध्ये आ आता फॉर्म चालू आहे. त्यांचा ओर हे.
ते लईच करंटमध्ये गेले.
तेव्हा तुम्ही येताय तिकडे, पाहताय काय मुंबई बिंबईला
अजून तर नाही पण पाहू.
हा भेटले तिकडे पाहा एकाकी कॉलेज बिलेजला तिकडे जात असते तुम्ही. येऊ लगेच हाणून नाही हा म्हणू नका आजू. आमच्या घरचे येडं आमच्या झाडाला बसती म्हशीगत. एक शाळा बिळा करायची ती भी सोडलं.
आम्ही लहान आहे अजून, अजून अठरा कम्प्लीट नाही. आम्हाला कोण देणार?
त्यांना आना तुमचा पायचा तान वाचलं.
अहो पाहिजे तर नाही. आम्हाला अजून अठरा पूर्ण नाही.
असं का.
अजून बँकेत कोणी उभं करणार नाही. म्हणजे तिकडे अठरा पूर्ण नाही अजून.
हा हा.. मग पूर्ण झालं हे.
हा आठरा पूर्ण झाले सांगून तुम्हाला.
बर बर तवर पाहून ठेवतो आम्ही.
पाहून ठेवा मग, तुम्हाला नका पाहू फक्त.
हा मला पण तो मालय बघ.
हा तेच पळून बिळून नका जाऊ.
नाही नाही कॉल असे असे काम असे काम नाही करणार. तसं काही नाहीकांना करायच तसच कराय. तसलं आधी तुला कॉल कर
त्या तुमच्या बाई आम्हालाच कुसकरते तिकडं.
नाही नाही तसं काय तेव्हा नगं.
पळवताय ना थोडंसं. घ घरचे बिरचे पाहून पाळ
हा. मग.
पाच पॉंईट फोर्टीसी. तेच म्हणलं बाकी काय? चाललं तुमचं. जेवणं, बिवण. त दुबई पाठेला कायये?
ते काय? कार्यक्रम होता. थोडा झाला तो.
हम्म ते. दुबे, पाटील तर. म्हणते ती काय राहत बुजत त बा काय हा?
हम्म. ते बांधायचंय. आता नवीन.
ह. गुचखल म्हणजे काय? राहत
हावू ती. गाशी हायस्ट बिल्डिंग आहे. सगळ्यात उंच.
हयाला बूज म्हणत्या काय?
हम.
हम् नाही मला माहित नव्हतं म्हण म्हणलं विचारवात म कॉन्ट्रॅक्टर आहे ना?
बनला का पाहा म तुम्ही.
ह त्यांची ओनर कोण म्हणले?
आहे ते. दोन, तीन जण ते अस पार्टनरशिप मध्ये.
पार्टनरशिप मध्ये का की एक मेनभूमी आहे त्याच्यातलं ना?
आ.
अ पोरगी बिरगी नाही कोण? त्याच्यामध्ये.
नाही नाही कोण नाही. तीनच जण आहे, तीन, चार जण आहेत. मित्र-मित्र.
ती निसती कोंकड्यावाणी करत असती राव.
मग.
हम तेच म्हणलं.
काय चाललं अजून बाकी?
नाही आमच काहीच जेवण बेवण करत नाही म्हताल उमरी वाट पात राह ते खाली उमर.
हा ते आताच झालंय तुमचा ही.
हा. न अडा. ईतिडे बशील राहतो इथं संध्याकाळी.
निवांत. हा. जेवण झाले. निवंत येऊन बसवते.
निवांत बसतो. एकामेकाला थोडीशी बोलणं बिलण करतो बसतो निवांत. आज खेळायचं आहे पण ते थोडस फोन बोलत होतो.
हा. हा. तो तुमचा एक कारागर. आता कुठे? गेला.
तू हयाला दुबई फडायच तिकड नाही का? कोणचा? फाटा, सोनेवाडी फाटा माहितीय तुम्हाला. अ ते खळवाडी मदी.
हम्म. हम्म. बिझी हो आता थोडी ते. हा. हा. अच्छा म्हजे मग आज काही कमी जणां आडयावर.
हम्म. ती रेंज यायला.
हा. हा. ते. नेटवर्क सोर्स येतो.
हम्म अडाय तू त डायरेक्ट फायव जी चालतय
अच्छा.
हम् तुमचं आता काय फोर जी चालू थ्री जी चालूय?
आमच काय फोर जी मध्येचये.
तिकड आल्यावर रेंज जाते वाटतं म्हणे तुमची.
हम्म ते बुरच दुबई दुबई फाटे मुळ.
हा हा.
ते काम चालू तिथं. त्याच्यामुळे रेंज कमी येते.
हा बाकी तुमचं जेवण झालं क नाही?
म झालंय जेवणं, बेवणं झालं निंवांत बसेला.
कुेठेय आता तूम्ही?
हे हे इथ झाडाखाली बसल निवांत अध्यम.
हा ह झाडा खाली.
हम्म.
ते मॅनेजर आले वाट तुमची.
दुबई फाटाचे हा ते दिसतय येतानी.
ह वॊकिंग चालू वाट त्यांची.
हम् हम ते जिरवीत असल जेवण झालंय त्यांचं आता.
हा जेवन तुम्ही काय भाजी खाल्ली आज?
आज आम्ही शिमला खाय बर विशाल हा.
ते बागात लावेली काय? ते तुमच्या बागात काय लाविली म्हणी? बागात शिमला लावीत तेत
कुठ?
तुमच्या ते याच्यात हम. वावरात म्हणा वावरात वावरात. मा ते आपले बंधू नाही का ते हम.
पाऊस झाला ना त्याच्यामुळे पाणी साचेल पावसाळ्यात मग वावरात लावले शिमला. खुडायची यात चार पाच दिवसात. गेल ते ते सगळ मागच वातावरण खराब होतं म्हणून लेट झालं. थोडं चार पाच दिवसात येईल आता.
त्यांची ग्रोथ झाली नाही वाटत शीमलाची? अ कशा मुळ झाली नाही ती ग्रोथ?
हे वातावरण पहिले पाऊस नव्हता कमी होता. ते काही उन्हानी जळालेय पहिले आधी. ताहा आधी लावले पावसा ते आता वाढतीन बरच
हो वाढतेय का तुम्ही औषध बिवषध मारताय का नाही?
म औषध दर दिवसा आड चालूये. आज काय माहिती काय मारलं पण मारलंय काहीतरी.
तुम्हाला कालचं खायल आठवत का? नाही अजून हम हम ते मध्ये क कॉन्ट्रॅक्टर नाही का दुबे फाटे? ते निस्त बोलत राहते मधी मधी.
ते ते दोन नंबरचे बा ते शेटचे कॉन्ट्रॅक्टर राहत त्यांना मधी मध्ये बोलायची सवये.
मधी मधी म्हणजे नुसतं चाटल्यावाणी मी मधी बोलय.
हम्म बोलल्याशिवाय होत नाही त्यांचं.
हा हा निसते कोंगाद्या वाणी करत्या काल कुठं गेली लग्नाला मोकार रबडी खाऊ न आले आणि दिवसभर झोपली त्यांना दुसरं कामच नाही. बर बर हा. काय म्हणत का जास्त ठेव का मग? हम्.